हॅलो हा दीदी कशा आहात? हॅलो
हा बोल ना.
कश्या आहात?
मी बरी आहे तू कशी आहेस.
मी मस्त, आज तुमची आठवण आली बोललो डिस्कशन करूया एका विषयावर
हा हा बोल ना
म्हणजे आपल्या आपल्या ना दैनंदिन जीवनाबद्दल म्हणजे रोजच्या घडामोडीबद्दल काय आपण प्रयत्न म्हणजे काय बन? बदल केले पाहिजेत किंवा काय चुकीचं घडतंय याच्याबद्दल सगळ्याबद्दल तुमच्यासोबत थोडं डिस्कशन करायचं तो तुम्ही फ्री आहात?
हा हा हा एकूण एकोणतीस मे दोन हजार.. चार सव्वीस रोजीचे दैनिक राशी भविष्य ग्रह नक्षत्रां... हो का बोल ना म
ओके चालेल तर दिदी आता काय माणूस दैनंदिन जीवन म्हणजे काय माणूस आज धावपळीचं जीवन जगत आहे स... काय उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तो म्हणजे सतत कोणते ना कोणते तरी विचार करत अस म्हणजे यानंतर काय केले पाहिजे म्हणजे अं असं निवांत जीवनच नाही कि हा बाबा आपलं जीवन म्हणजे असं अअ जगून झालयं म्हणजे हे काम केल्यानंतर आता मी निवांत झोपू शकतो किंवा मला कशाच टेन्शन नाहीय असं नाहीयएच सकाळी एखादा माणूस उठला तर तो जॉबच टेन्शन घेऊन उठतो की आता मला... कामाला जायचं आहे कामा कामावरती गेला हां
करायच कामं कामाचं टाइम गाठायला पाहिजे
हो टायमिंग वर पोहचणं हे त्याच्या डोक्यात असते ज्यावेळी तो जॉबला जातो त्यावेळी टायमिंग वर व टायमिंग वर पोहोचल्यानंतर तेथील मॅनेजर किंवा सर किंवा मॅम असतील त्यांचं टेन्शन कि एखादं काम चुकलं किंवा काही
हो हो
बर ते व्यवस्थि काम झाल तरी जेवन दुपारी.. हो मग दुपार जेवणानंतर आणि कामाचं परत टेन्शनं काम झाल नंतर संध्याकाळी घरी जाण्याची आस प्रत्येकाच्या मनात टायमिंग जसं होत जाईल म्हणजे संध्याकाळी ज जशी पुढं म्हणजे..... होत जाईल तस तस प्रत्येकाच्या मनात घरची ओढं निर्माण होते
निर्माण होते. आणि
घरी जाऊन निवांत झोपून किंवा घरच्यासोबत टाइम स्पेंड करू असं सगळ्यांच्या मनात असत बरोबर ना?
बरोबर सगळं म्हणजे दिनचर्या म्हणजे सगळी टायमिंग वरच असते.
हो आणि मग माणूस घरी गेल्यानंतर थकून जातो त्याला ताण तणाव हो म्हणजे आता समजा आता माणूस घरी गेला मी बोललो की तुम्हाला संध्याकाळची घरी जायची ओढ निर्माण होती घरी गेल्यानंतर त्याला कुटुंबासोबत टाइम स्पेंड करायचा असतो तर कुटुंबातील वातावरण व्यवस्थित असेल तर ठीक आहे. नाहीतर माणूस अगोदरच दमून आलेला असतो. त्याला
हो त्याना असं ताणतणाव किंवा टेन्शन हे नको असतं नाही का? कारण ते काम करून आधी गरज दम दमून येतात त्यामुळं ते त्यांचे ते तसं म्हणजे मानसिक स्थिती त्यांची ती हेच नसते ना म्हणजे आता काही त कसं कामांवर डिपेंड राहतं जास्त काम असेल तर याईना जायना पण वेळ होतो ना.
हो म त्याच पण देखील टेन्शन असतो घरातलं तुम्हाला बोललो वातावरणं वातावरण व्यवस् येत असेल तरी ठीक आहे. मग वातावरणामुळे म्हणजे जर घरातले वातावरण व्यवस्थित म्हणजे ठीक आनंदीरित्या असलं तर माणूस थोडा म्हणजे समजून घेऊ शकतो. थोडा त्याचा ताण दूर होण्यास मदत होत होत असतो, जर वातावरणच खराब असेल म्हणजे भांडण, तंटे, दंगा इत्यादीच असेल तर माणूस अजून दमुन तो दैनंदिन जीवनमध्ये जीवन जगताना तेला जीवन जग अनेक संकटांना सामोरी जावे लागते. अनेक म त्यामुळे म्हणजे मानव चुकीची वृत्ती करण्यास म्हणजे चुकीचे निर्णय घेण्याचा प्रयत्न कर जस की जीवन संपून टाकणे आत्मत त्या करणे
हो हो ते तर आहेच आताच सगळं तसच चालू आहे. पण हा काय पर्याय नाहीये. नाई का?
आत्ताच्या जगात कसं फक्त धावपळीचं आहे फक्त पैसा मानव आर अतिकृष्ट्या सक्षम होणे. पैसाशिवाय काही काही चालू शकत नाही मान्य आहे, पण पैशबरोबर कुटुंब शिक्षण प्रत्येक गोष्टीला
आवाढव्य खर्च आताच क आताच कसं झालंय जीवन आवाढव्य खर्च आणि म्हणजे गर जा जास्त असत त्याच्यामुळ आता मुलांचं शिक्षण म्हणा हे म्हणा हं महागाई त्याच्यामुळ आणि आता कस झालंय महागाई मुळ नोकऱ्या नाहीयेत आणि आवाढव्य खर्च हा प्रॉब्लेम झालेलाय आताच्या
णि आताच खूप हो हो आताच जीवन खूपच म्हणजे माणूस थांबायचा म्हणजे अगोदरच्या काळात माझी आजी मला सांगत होती की, एखादा नवीन पाहुणा जरी आपल्या गावी आला एखादा नवीन पाहुणा तो कुणाचा का घरी असना तर माझी आजी विचारपूस करत होती. म्हणजे या बसा पाणी म्हणजे चहा त्यांचा पाऊंचार जेवण आणि जेवण तर तो कुणाच्याही घरी आला असू दे, तर त्याला जेवण केल्याशिवाय पाठवत नव्हत ते त्याला तो ज्यानं ज्या घरी आलेला आहे.
स वातावरण तस होतं ना, तेव्हाच वातावरण तस असण्यामुळ आणि गरजा कमी
हो महागाई देखील कमी होती, परंतु एक अतूट नातं होतं ना विश्वास अतूट नातं प्रेम आपुलक्या अगोदर म एखादा माणूस जरी घरी आला तर त्याला त्याचा पूर्ण पाहुणचार करून मग त्याला ज्या घरी जायच असेल त्या घरी व्यवस्थितरित्या म्हणजे माझी आजी, आजोबा, त्यांच्या काळातील लोक, सोडत असे आताच्या काळात एखादा जरी माणूस म्हणजे त्याचा अपघात झाला किंवा तो पडला तर स सोशल मीडिया त्याला मदत न करता आपण लगेच मोबाईल काढून व्हिडिओ करून व्हायरल करण्याच्या प्रयत्नात असतो की असं नाही की बाबा त्याला प्रथमपचार द्यावा त्याला मदत करावी किंवा अपघातच्या बाबतीत नाही आजच्या काळात आपणच नवीन पिढी एखाद्या नवीन घरात समरून पाहुणा चालला त्याला काही पाहिजे असेल त्याने ऍड्रेस किवा पत्ता आपल्याला विचारला तर आपण अस सांगतो म्हणजे कुठून आला? काय आला? इत्यादी विचारपूस न करता आपण डायरेक् त्याला सांगतो की इथून राईट घ्या इथून लेफ्ट घ्या हे हे घरय किंवा डायरेक्टली आपण दरवाज जा बंद करून सांग की आम्हाला याबद्दल काही थोडी माहिती नाही आहे इन्फॉर्मेशन नाही आहे तुम्ही पुढच्या घरी किंवा पुढच्या व्यक्तीला
तुम्ही विचारा हो.
हो तर आताच जीवन हे असं चाललंय म्हणजे काही त्यात विश्वास नाही किंवा कुठली मैत्री नाही किंवा काहीच नाही आहे.
हा आताचा चेक अ काम पैसा ह्या मागस धावतोय ना.
हो फक्त पैसा किंवा पैश्या शिवाय कुटुंबाला दे एखाद्याला टाईम देणं थोडं म्हणजे असं एकेका व्यक्तीला असं नको वाटतंय की बाबा आपण पैसा कमवूया, दिवसभर काम करूया, पैसा कमवूया. रात्री येऊन जेऊन निवा त झोपूया.
हा कारण त्यांना म्हणजे माणसांमध्ये मिसळायला किंवा अ म्हणजे बसायला बोलत निवांत असा वेळच नाही ना.
त्याला आता एकांत हा एकांत आवडायला लागला की पैसा मी माझं घर किंवा माझं कुटुंब माझं कुटुंब जरी सोबत असलं तरी त्याला फक्त जेवणापुरतं किंवा आहे म्हणून म्हणजे कुटुंब फक्त नावालाच त्याच्या सोबत आहे. अगोदरची ती प्रेम अगोदरची ती माया आजकालच्या म्हणजे आजच्या जगात आजच्या जीवनात तर काहीच दिसत नाहीये. काही म्हणजे काहीच नाही आहे काहीच नाही आणि आजचा आणि अगोद तर म्हणजे मी तुम्हाला बोलले की माझे आजोबा सांग कमपेअर करता म्हणजे झिरो टक्के देखील आता म्हणजे अगोदरच्या काळातले काहीही राहिलेले नाहीय.
हो हो सगळे कामाच्या माग आणि त्यांचं दैनंदिन जीवन वेग ळ म्हणजे चालले नाही. उठणे हा तेच की उठणे डबा घेणे आणि कामाना जाणे काम करून येणे आणि थोडस कुटुंबासोबत हो हो.
आता आजकालचे आणि आश्मयुगांतील मला असं वाटतं ते की आ म्हणजे मी बोलले की आजी आजोबानी आजच्या जो आ आजच्या जीवनातील आपल्या नवीन पिढीच्या जीवनातील कमपेअर करता तुलनात्मक विचार करत आपल्याला अस दिसून येते की आपली आजी आजोबांचीच पिढी छान होती तो स्वयपावरच जी स्वयपाकावरच जेवण त्यात असलेली सौ त्या तर हा त्या थर उतरणाऱ्या हातांनी भरवलेले घास खूप छान होते आलाददायक. होते आनंददायक दिवस होते महाग घाईचे दिवस कमी. शेतातील कामे खूप छान प्रकारे ते दिवस जात होते.
हो-हो-हो मस् ते ते नव्ह कसं वेगळंच वातावरण सगळं वेगळं
हं आणि अश्मयुगीन हं आता म्हणजे अक्ष्मयुगीन काळ देखील छान होता. माणसे जंगलात राहात होती म्हणजे कंदमुळे खात होती फळे खात होती अन्न असत होत ते त्यांना वस्त्रासाठी ते आपन ते चल आणि त्याच्यात म्हणजे काम करण्याची वृत्ती होती पण तेव्हा काम अवेलेबल नव्हती आणि त्यांचा करत होते पण झालेले आहे. हे दैनंदिन जीवनाचा विचार करता लोकं फक्त स्वतःचा विचार करून स्वतःचच बघतात, म्हणजे स्वतःच फक्त स्वतः कुटुंबाचा देखील इतका विचार करत नाही पहिला स्वतःचे पोट भरू दे. मग कुठुंबात आतापसन असं झालेलं आहे.
हो-हो-हो ते तर आहेच.
हो ते दैनंदिन जीवना बोलून
सगळं ठीक आहे ना?
हो सगळे मस्त तुम्ही सगळे, चालते ओके ठेऊ दीदी ओके चालेल हा धन्यवाद.